बोल की हा येतो येतोय.
ह काय करा.
काय आता सगळं अपडेट झालं कामाचं. त्याच्यानंतरात हम्म.
चहा पली
चच झालं तुझं?
झाला आज जरा उशीर झाला नाही यायला.
ह् हम् किती वेळ होता भागात
भाघा तीन वाजेपर्यंत तिथून पुढं नंतर शाळेत मिीटिंग होती मुलाची तिकडे गेलती अग ते ऑलिम्पियड ला असल्यामुळ कसं. त्यांचं नंतर महिन्याला मिटिंग घेतात मग त्यांची नवीन नवीन आणि काय काय? त्यामध्ये काय सुधारणा केल्या पुढं आणखी काय शिकवणार याबद्दल सांगतात प्रत्येक महिन्याला मी ठ म आ क्लास चालू हो एक महि झाला ना मग त्यामध्ये काही वक्तृत्व स्पर्धा नंतर शुद्धलेखन स्पर्धा वगैरे झाल्या. मगं त्याबद्दल आता कालच हे मेसेज टाकला होता ज्यांचे नंबर वगैरे आले. मग काही काही मुलांच्या अभ्यासाच्या सुधारणा कशा होतात नाहीतर त्यांना आ त्राच ओझं वगैरे दिलं जाते त्याबद्दल वगैरे पालकांनी तक्रार केली ना जास्त. ओ होत कातरी त्या सोलुशन काढ म्हणून त्याबद्दल वगरे. सगळ्यांनी माहिती दिली.
हम्. पण आता लगेच स्कूल स्टार्ट झाल्या झाल्या लगेचच मिीटिंग चालू.
हो आमची म्हणजे ज्या दिवशी स्कूल स्टार्ट होणार होती ना त्या दिवशी पण मिीटिंग ठेवली होती. ऑलिम्पिड अस. असल्यामुळे कसं यांना पूर्ण सीबीसी पॅटर्न वरून वगैरे असा अभ्यास चालू होणार आहे ना.
हम हम.
मग त्यांच्या आता शिक्षकांनी अशा टीम्स बनवल्यात. मुख्याध्यापकांनी म्हणजे आता ह टीम म एका टीमला रीडिंग. एका टीमला जनरल नॉलेज बद्दल म्हणजे दहा प्रश्न तयार म प्रश्नाचे उत्तरे असे प्रश्न तयार कराय. त्यांच्या मित्रांना पण उत्तर नाही सापड. पाहिजे. तयार करून नय. पण आहेत मग शनिवारी कस क्लास ठेवतात त्यामध्ये सकाळी साडेआठ ते साडे दहा पर्यंत पेपर त्या दिवशी. बग म्हणजे काही नको अस पाठवा म्हण आणि पेपर झाल्यानंतर मग त्यांना जेवणासाठी सुट्टी देऊन मग त्याने कसा पेपर सोडवलाय याची म्हणजे हा चर्चा म्हणजे कस त्याने प्रश्न वाचून त्याच तर काय तेय असं सांगितल्यावर त्यांना लगेच लक्षात येते ना आपलं इथं हे चुकलं म्हणजे त्यांच्या त्यां च लक्षात यात त्यामुळे च्या वेळी ते सुधारायला म्हणजे चांगली मदत होते याप्रमाणे चांगली माहिती दिली. मग त्यानंतर मग दुपार नंतर त्यांना. क्टिव्हिटीज म्हणजे स्पोर्ट्स वगैरे म्हणजे सगळ्याच ऍक्टिव्हटीज पण घेतात. म्हणजे एंटरटेनमेंट पण होते. आणि कसं मुलांना खेळत खेळत हा जनरल नॉलेज पण वाढतंय शिकत शिक आनंदात खेळा खेळायला पण मिळायला पाहिजे आणि सगळंच व्हायला पाहिजे हचे ज जबाबदारी घेतात ग आणि त्याप्रमाणेच शिकवतात. हा या वर्षीपासून आता शाळेत चालू झाले ते.
ह दोन्ही मुलं आहेत म
नाही नाही अजून बारका दुसरीला असल्यामुळे त्याला नाही घातलं. मोठा आता स सातवीला आहे त्यामुळे त्याला घातले मग ब र म्ह त्यांना लोडरणार अस म्ह या पण सम ते बर म्हणजे आहे तो पण आहे हुशार
हा हा.
बघू आता जर त्याला जर जास्त लोड वाटत असेल तर मी असं सांगून पण घेतले. कारण सर पण ते ओळखीचे आहेत ना माझे पहिल्यापासून आमचा भात च आणी भाजी त्यांच्याजवळ. अ चाटे क्लासेस ला शिकायला होते. त्यामुळे ते सर ओळखीचे येत.
आणि चाटेंचं असं नाव पण हाय नय
होय होय. आणि नय आता त्यांनी ते शाळेत चालू केलय ना त्यामुळे ते ऑलिम्पियड म्हणून नाव त्या शाळेत चालू केले.
अबॅकस पण असल म त्यामला
नाय नाय ते त्याच काही नाहीये. फक्त हे ह्यज्यात कस येत ऑलिम्पिडमध्ये सी बी सी ई पॅटर्न म्हटल्यावर जास्त मॅथ्स सायन्स आणि हे बुद्धिमत्ता या सब्जेक्ट वर जास्त चं लक्ष द्याव लागतय म्हणले. आणि त्याप्रमाणे त्यांचा अभ्यासक्रम वगैरे घ्यायचा असतोय बोलले.
हा हा.
म्हणजे यांना फक्त तीन सब्जेक्ट राहणार मराठी हिंदी इंग्लिश. आणि बाकीचे हा हा हा त्याचे दोन विषय राहणार भर म्हणजे सगळं त्यांना घेत त्याबरोबर स्कॉलरशिपचं पण नंतर ते मे एम एम एस काय तर अ त्या पण परीक्षा असतात त्याबद्दल त्याची पण तयारी करून घेतली जाते.
हम्म हम्म
हाय भरपूर तयारी वगैरे चांगलं हाय शिक्षण वगैरे हम्म हा ग्रोथ व्हावं एवढंच आहे. सर तेच म्हणत होते. म्हणजे तुम्ही समाधानी आहात का? मुलगा अभ्यास करतोय काय? तुम्ही पण जरा लक्ष द्यायला पाहिजे असं तसं म्हणजे सांगत होते. म्हणजे आपण काय करतोय आता हे ऑलिम्पियडला त्या मध्ये त कस अभ्यासासाठी एक तास वेळ असतोय ना स्टडी टाइम म्हणून मग आ आपण काय म्हणतोय, हा तिथ अभ्यास करून आला असल म्हणून इथं गप्प बसतोय असं तसं होतय म तसं करू नका तुम्ही पण लक्ष द्या विचारा म्हणले मग व्हॉट्सअपला अभ्यास वगैरे पाठवणार नाही बोलले होते. कारण त्यानमित्ताने म मुलं मोबाईल वगैरे घेऊन बसतील हा आ पण मोबाईल द्यायचा नाही म्हणलेत अजिबात आता आज तर असं सांगितलंय अ तसं पण माझी दोन्ही मुलं नाहीत घेत मोबाईल. म सर तिथचं सांगत होते. मम्मीचा मोबाईल म्हणल्यावर मुलांचाचं असतोय. मुल एकदा घेऊन बसली ली की परत द्यायला बघत नाहीत. आणि घाबरत नाहीत. पप्पांच तेवढा घाबरतात घेत नाहीत पण आमचं उल टय माझी मुलं माझ्या मोबाईलला हात पण लावत नाहीत.
आणि पप्पांचा पण बघत नाहीत.
चांगलं हाय ये म्हणजे महिन्याला मिटिंग घेणं आणि पालकांना पण हे अस सगळं समजावून सांगणं कारण आपल्या वेळेला अस काय आपल्याला वेळेला काय अस त हे सगळं नव्हंत नाय स्कॉलरशिप सोडला तर काय वेगळा विषयच नव्ह ता म्हणजे वेगवेगळा युनिकं कायतरी ये ना आणि त्याला मुलांना म्हणजे वेगवेगळं कायतरी शिकायला मिळणं हे लय महत्वाचंय.
होय आणि हाय चांगलंय म्हणजे आपल्याला लांब तर जायला लागत नाय काय नाय आणि आहे त्या शाळेतच आहे बाहेर पण जायचा प्रश्न येत नाय.
हा हा-
शाळेमध्येच वरती त्यांचे क्लासेस सुरू केलेले येत पाचवी सहावी सातवी आठवीपर्यंत चार क्लासेस आहेत पुढच्या वर्षी एक एक असं वाढवत जाईल म्हण सांगितलेत म्हणजे बरोबर होतय आमच्या मुलाच वाढत जाईल तस आमच्या मुलांना पण पुढचे क्लासेस मिळतात.
हा आणि त्यांच म्हणजे करिअर मध्ये एक टर्निंग पॉईंट मिळत जातो नाय त्यांनाला
हा आणि तेच महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आमच्या अ ते त आमच्या पाहुण्यामध्ये एक मुलगा हाय क नाय त्याला आत्ता घातलेलय अ हेला तर तो काय म्हणत होता माहितीय का? मम्मी जर आता ऑलिमपियाड मधून जर त्यानी सीबीएससी ते पॅटर्न शिकवणार असला तर पाचवी पासूनच घाला कारण आता आम्हाला ज्यावेळी आम्ही ते टेस्ट वगैरे देतोय की नाही आम्हाला खूप टेन्शन येतंय म्हटलं आणि ज जी मुलं पहिल्या पासुनी सीबीएससी पॅटर्न मधून अभ्यास केल्यात ओलंपियाडला वगैरे. त्यांना एकदम इझिली त्याने टेस्ट देत त्यात आम्हाला टेन्शन येते आम्हाला कुठे दहा वीस मार्क पडतील अशी शक्यता वाटते तर त्याने असं इझिली आप पण एखादा साधी टेस्ट दिल्यासारखे पेपर देतात म्हणले. म्हणजे एवढं हा हा पाया मजबूत होतोय म्हणाला. त्यामुळं मग मी पण म्हणलं जाऊ दे बाबा आपण पण एक चा्स ज खर्चच होईल पण जाऊ दे बघूया तर आपण
म्हणजे आत्ताचा खर्च नंतर भरून निघेल नाही?
हम्म आणि अभ्यासात पण चांगलं मन पण लागेल. आणि कसं नऊ ते चार शाळा असत्या. त्यामुळे बरोबर आहे आपल्या आपलावरून तो शाळा वगैरे कधी चुकवत पण नाही. त्याला कधीच घरी राहावंच वाटत नाही शाळा सोडून. आजारी असला तरी जातय.
त्यांच्या त्यांच्या मित्रांच्या ते गुंग झालेत की मग अभ्यासाची पण ओढ असत्या.
नाही करत. नुसतं शाळेला जायचं म्हणले की नाही रोज एक काहीतरी कारण घडते आज पाहुूने आले, आज मी नाही जाणार आज काही तर असं कारण सांगतोय. मोठा तस नाही जातोय.
हा ह बाकी ते आभा कार्डच जे आपल्याला कामाचं सांगितलंय ते?
आबाकर होय हो टार्गेट म्हणजे आपलं किती राहिलेय की नाही त्याप्रमाणे टक्केवारी प्र्रमाणे काढलेलं आहे.
म्हणजे कॉल वर तुमच्या सेंटर
हा हा हा म्हणजे आता समज तुमचं पन्नास टक्के काम राहिलेलं असलं तर त्यापैकी तुम्ही पन्नास पन्नास म्हणजे किती प्रमाण काढाय लागते? हे काढून दिलेलं आहे. हा म्हणजे त्या दिवसात केवढं केवढ्या दिवसात कंप्लीट होऊ शकते त्याप्रमाणे सांगितलेले आहे.
हम हा. बाकी आम्हाला पण टार्गेट दिलंय पण कस? म्हणजे प्रत्येक जण टार्गेट नुसार करतात असं पण नाही आणि आकडेवारी सुद्धा फेक सांगणारी आहेत नाही.
हा परंतु ते फेक जरी सांगितले तर आ आमच्या मॅडम कशा सांगितल्यात महिन्याला तुम्ही आ हे आता वीस हे महिन्याच्या वीस तारखेला तुम्ही मिटिंग घेतो ना. त्यावेळी ते सांगायलाच पाहिजे म्हणालात.
हा म्हणजे तुम्ही किती काढलेत? हा. हा त्याकडे वरी दाखवा तुम्ही काहीत फक्त काढत होता ना. लिंकिंग
लिंकिंग नाही फक्त ना लिंकवरनं किंवा ह्याच्यावरनं अँप वर्ण काढत होतो. एनसीडी पोर्टलला अजून आम्ही लिंकच करायला लावल नाही. आम्हाला फक्त त काढून पहिला संपवा. एनसीडीच्या विषय नंतर असं होणार
होय आमचं नाही कारण आम्हाला ते पण महिन्याला द्यायला लागते ना. तुम्ही आबा किती काढले दाखवा असं विचारत आात आम्हाला? मग कंपल्सरी तीस तर काढलीच पाहिजे असं हे आहे.
ह आम्हाला कंपल्सरी पंचवीसच टार्गेट आहे.
हां हां.
डेली डेली.
मग तुमचं काम पंच्याहत्तर टक्के कमी आहे काय अ पंर सतर टक्के काम राहिले काय तुमच?
हा पंच्याहत्तर टक्के काम राहिलय आणि कसंय आपण आता न म्हणजे नवीन लागलोय त्यामुळे एवढं काय लोड घेऊ नका. आणि आमच्या भागात आधीच्या आशा नी पण काढलेले आहेत ना.
हा हा मग तेच आकडेवारी नक्की काही ते मिळत नाहीये ना.
नाही मिळत पण प्रत्येक जण असं. म्हणजे आधीच्या आशा त्यांच्या भागातलं एवढंच लिहून ठेवल्यात. आत्ता माझ्या भागात असं लिहून ठेवलेलं नाही असं पण आहे ना विषय.
हा मग तसच झालेलं आहे मग आधी. पुढून पण फिक्स आकडेवारी हा मिळत नाहीये.
हम्म आकडेवारी ती जुळतच नाही. आपलं सांगणं आणि पीएससी च सगळं बघायला गेलं तर जुळत नाही ती आकडीवारी.
बरोबर ठीक आहे संपलाय वेळ. आणि रिटर्न कॉल करा.
हा हा ठीक आहे ओके चला बाय.
हां बाय.